हा बोल तु येतोय येतोय, गिरायक नाहीत होय,?
हं हं
ते नसते दुपारचे कमी शांत असते.
हा हा उन्हात कोण च्या पि घेत नाही ना ग
हा आता मामा गेले मे केला
काय करायला
चालू केल्यात नाही त्याला पोत आणायला हा हा पिठाच डाळ डाळ आणायची आहे आणि ती पायरीवर
एक फाईली दोन
कसल भजी करून ठेवताइसा हां हां आणि मिरची
मिरचीला मिरची करायची होती खर मिरची भेटना झालीया.
हां हां बाजारातन आणायची
बाजारातन आणतो उद्या शनिवार हाय
किती प्लेट खपत्यात रोज
प्लेट वर नाही. रोज एक पाच किलो कांदा जातोय्. तेच
हां हां म्हणजे किती रुपयचं होतय तरी
बाराशे
हा मग हाय की चांगलं आहे की समोसा काय इकडं सांगत सांगत‌ जरा जरा वाढवतच जायायचं
तिकडं कसं हाय?
आमच्याकडं काय माहित ना् आम्ही कव्हा आणत नाय
वडापाव वीसला फ्लॅश
हम्म हम्म वडापाव पण ठेवायचा हाय
जमना झालय
सोडायल म्हणजे त्याला काय
सोबत आहे ते त्याला
काय होतंय?
तेलात सोडल्यावर फुटतंय.
कसं काय मग भाजी जमत नसेल रे
आणि एवढं फास्ट जमायला नको का?
मम्मी कडन वि
कारण कसं पण बटाटू ते नास तेज
हां नाही आत् आणित दोन दिवस चालल हे. समोसा ती गा येणारयं.
गावाला?
डिलेवरी ला.
आता भजी कोण करायचं मग?
मामा करतोय कि भजी ते मामाचं करतोय.
कुठं घरात?
शेगडी बिगडी घातलीया कि.
होय तिथल्या तिथं गरम करतयं वय.
हा ते आड गाईची खोली होती एक माग.
हा.
त्यालाच जरा साफसफाई केले माग ते वेल्डिंगनं दार एक काढलं. वेल्डिंग मारून आण्या तिथं आतल्या आत केलयं.
हा हा. म तिथं करून पुुढ आणून ठेवतायसा.
हा.
करताय का गिऱ्हाईक?
के तस एक दोन घ काढायच च सकाळी पा साडेपाच वाजता चालू हुतंय.
ब भजे
दुकान उघडतो साडेपाच ला.
कोण उघडतयं एवढ्या लवकर हा.
मग परत सात वाज मी आवरून ती नेती सगळं.
हा हा.
असय.
हा हा हा मामाला वडाप हो जमायला पाहिजे नाई हा हा.
लावून घेतली नाही बरयं. हे आपण एकदा जर शिकल--. तिथे मलाच लावतात
हा ह नाही ते घरातनच भाजी करून आईला वड करून दे म्हणायचं आणि इथ आणून फक्त तळायचं
तळायच हाय ते खरं सुरुवात आत्ता म मंगळवार पासन केल्या
हा हा म्हणजे खपायला लागलेय चायनीज पेक्षा हे जर खपत असल तर हेच करायच मग?
म चायनीज ला कसं आहे सकाळी सहा वाजता दोघांना पण उठायला लागतंय ते पण तिकड जायला लागतय चालू झाल तीच
उपीठ पोहे पण जरा ठेवायचं सकाळ सकाळी एक डबा डबाभर
त्याला ती हॉटपॉट आणलाय जर आता पाऊस लागायची वाट बघायची आहे ना हा बाबा म्हणजे आता उन्हाळ्या त एवढा नाश्ता कोण करत नाहीत
हा नाहीत करत उपीठ हे ढोकळा करायचा जरा
ढोकळा इथ असतोय पाठीमागच्या बेकरीत हा नाही ते कोण करायचे त्याला येत नाही राजस्थीनीच लागतय
हम् हम्
असा आहे
हम्म
सध्या ते थंड जास्त लागतय ना बिसलरीच्या बाटल्या
अंडी ते जरा ठेवायची ना शिजवून
नाही नाही
बॉईज अंडी असं म्हणून
हं ते चायनीज कापायचं ते चाकू होतं त्या चाकून मामा न कांदा कापला
मग
आणि आईला दिल्या खायला भजी केलेलं धर आई धर कसली झाल्यात बघ म्हनून रांडच्या मला तूचच काय म्हणली आहे
हा
हा काय म्हणलीत? ते मग मी काय खात नाही म्हणत्या. म मामीन नवीन ही केलीय नहरातला कांदा रिकामा ऑडिओ
शिव्या वापरू नको शिव्या.........
हा हा.. मग मामी न घरात हे केलय सगळं....
काय ते
परत चिरल....
हां हां....
आणि परत चिरलं आणि तयार केलं
हूं
म मामा न आणलं...
हं हं
हम्म मामा आलाय आता....
येवढा कॉल होऊ दे म कट करा.
हां हां ते...
आणि काय मग......
का नाही तिखट नाही जास्ती.... हॅलो..
हां
मामा मिरजेला गेलता.....
हां हां... आणलं काय पोत?
ओवा... एक किलो आणला य ओवा....
हूं हूं
ओवा मिरची... कोथिंबीर, आल.....
हां...
अंडे....
हूं हूं
डाळीचं एक पोत....
काय ते.....
डाळीचं एक पोत.
हम्म, हम्म.
आणले. हो.... कुठन आणलय काय माहीत?
हा कशाची देऊ?
आणि काय
काय नाय म ता संध्याकाळाच कोण असत्यात ही संध्याकाळी जास्त खपत अस
संध्याकाळच नाही उद्या हम्म हम्म सकाळचच
माणस उभारून खात्यात काय हं हं
हो पावभाजीची रेसिपी सांगा की कशी करायची हॅलो
हां पावभाजीला काय हाय हे सगळ्या भाज्या घ्यायच्या फ्लॉवर, वटाणा, टोमॅटो, ढबू मिरची, बटाटा, वटाणा ते शिजत घालायचा त्यानंतर कांदा, टोमॅटो, ढबू मिरची बारीक चिरायचीय आणि ते शिजवून काढायच नंतर ते बारीक करायच मॅश करायचा मग नंतर पॅन मध्ये ह तूप चालतेय तूप नसलं की मग बटर हे घेऊन जरा कांदा पहिला टाक भाजायचा नंतर टोमॅटो ढबु मिर ती भाजायची लाल होस्तरवर नंतर मसाला टाकायचा पावभाजी मसाला चला चटणी नंतर ते सगळ मिश्रण वतायच त्यात वतून मग एक दोन उकळ्या काढायच्या अस रबरबित करायच अन वरण कोथींबीर जरा बटर टाकायच
हम्म
जर पाहिजे अस तिखट पाहिजे अस तर जरा तडका द्यायचा अनेकदा लाल तिखटचा भगवती घालून आणि इकडे तव्यामध्ये काय तवा ठेवून जरा बटर लावायचा त खाली आणि कोण मसाला टाक ते नाय टाक
ह ह हा हा
खांदा लिंबू फिरवून प्लेट मधून खायचं जरा बट टर घालायच त्यात
लाल मिरची तेलाट काळी होत नाहीका नाही ना?
नाय नाय
हो हो
उलट तेलात टाकल्यामुळे लाल कलर येतय हूं
केला तेलात
कुटला
मॅगी मस् ते काळं पडलेला पूर्ण
हा तेल तापलं असल मॅगी मसाला शक्यतो तेला टाकायच नसते वर्ण टाकायचं असतं पाण्यात काय मॅगी केलतासा मॅगी क क क ण खपलं दुकानात
होय. ठेव खरं त्याला दोघ माणस ला
का? एक जरी सात रुपयाचा किंवा चौदा रुपयाचा एक पुढा केला तरी तीस पन्नास रुपये रेट आहे त्याला हा हूं म तेच कि महाग असतय चालतय केलं तरी कस पण चाची शेगडी हायच पुुडं खर पूर्ण टाइम त्याला द्यायला पाहिजे
हा ते नाश्ता करायला एक अवेलेबल पाहिजे
हा
मग आणि ऊन कस आहे
ऊन जरा कमी हाय आता थांब हा येयली जरा ता
ये आ हम् इकड काय नाय अजून ऊन लय अजून ऊन कमी व्हायचंय.
हो हो हो इकडे हाय
बर
हो
मग आणि काय हॅलो
हॅलो